हॅलो हा तुम्हाला माझा आवाज येतोय
कशा आहेस तुम्ही
हा ठीक आहे तुम्ही.
हा मस् अ ते आपण घ्या टक वरती बोलूया आयुर्वेदिक औषधे
हा ठीकआहे त्याच्यावरती बोलू आपण नाही ग अ तर मी सांगाल हा काय बोलाना तुम्ही
अ म्हटलं आजकाल नाहीका कस गोळ्यांचा खूप इफेक्ट होतो शरीरावर
हो..
हो म्हणजे?
हो जास्त गोळी खाल्ली तर किडनीच स्टोनच म्हणजे हे कॅन्सरचं जास्त अ प्रमाण वाळलय आता
हो खूप खूप खूप. खूप इफेक्ट होत शरीरावर ना त्यामुळे आयुर्वेदिक आयुर्वेदिक गोळ्या रेफर केल्या पाहिजे लोकांनी तरी कारण की ही साधं असं म्हणजे खोकला वगैरे झालं का आयुर्वेदिक आढळसा आहे त्याला
पण लोक हम पण लोक खूपक आयुर्वेदिक कमी वापरता डॉक्टरांकडे जाता तेज हा मेडिकल वर घेता औषध ते जास्त वापर करताना आधी ज ताप येतात ते गोळे येतात ते घरीच खाऊन घे त्या डॉक्टरांना विचारत पण नाही आधीच घरी खाऊन घेता मग ते जास्त होऊन जातं अजून.
तेच ना आणि गोळ्या येतात गोळ्यांमध्ये जास्त केमिकल्स अस
हो, जास्त केमिकल असता त्याच्या हो, कोणी कोणी तर डॉक्टरांना विचारत पण नाही, घरीच आणून घेता आणि घरीच गिळून घेता
हम्म.
हो. घरेलू उपाय खूप आहे, आपल्याला कुटे म्हणजे खेळताना कुट ते लागलं तर अ हळद असते.
हो, आन आयुर्वेदिक वनस्पती आणि मोस्ट ऑफ
अं म्हणजे बबे बग बघायला गेले, तर हो बघायला गेले तर आपल्या घरात पण खु खूप आयुर्वेदिक वस्तू आसते. जे हळद अजून खोकला आला त अद्रक अ गुड हे याचे मिश्रण करून पण आपण खाऊ शकतो. अजून खोकला आला, तर अजमेर हे पण खाऊ शकतो आपण
हो ते आहे आणि आपल्या अ म्हणजे आपल्या घरापुढे झाडे वनस्पती सगळे म्हण आपल्यांना माहित नाही
हो, हॅलो! हॅलो हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!